हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो बोला ताई साहेब कसे आहात. काय चाललंय काय नाही ब. चाललेय स्कूलची तयारी उद्याच्याला काय करायचं? शाळेच आता एग्झाम आहे एकोणीसला सारखे बसण एकोणीस ते बावीस एक्झाम आहे. तीन दिवस
काय करतेस बाई भाज्या तर. डवे्यालरी
अगं आत्ताच मी भाजी आणली, मेथी चाळीस रुपय. हॅलो हॅलो मेथी चाळीस रुपये होय कोथिंबीर वीस रुपये जिथं पाच रुपयाला कोणी विचारलं नव्हतं ते भाजी.
होय महाग झालंय सगळं सगळ्याच भाज्या महाग झाल्यात. वीस रुपये, पंचवीस रुपये दोडका वीस रुपये, पंचवीस रुपये पावशेर. गवार तर चाळीस रुपये पावशेर आहे. होय होय होय सगळं महाग झालंय. टोमॅटो महाग, पालेभाज्या लागतात, पालेभाज्याच महाग सगळ्यात जास्ती झाल्यात.
आणि आता डब्याला त्याच लागतात अगं सगळ्या, डब्याला सगळ्या त्याच लागतात शाळेच्या. आता शेपूची भाजी तर तीस रुपये. पालक तेवढा वीस रुपयला आहे.
सारखं सारखं पण खाऊन कंटाळले.
हो कडधान्याचे पण रेट तेवढेच वाढलेत सगळे.
हम्
म्हणजे कसं काय करायचं? हॅलो हम्म कडधान्य पण तेवढंच महाग झालय गं. सगळं आणि आता आ. आता तर म्हणतात की सर्वजण मी खूप जणांकडून आज ऐकलं की यंदा पाऊस कमी आहे.
लोकसंख्या कमी आहे, का त्याच्यामुळे सगळं महाग आहे. झाले गं पाऊस आता आणि मे जून महिना संपला तरी पण पावसाचा पत्ता नाही. मग सगळं महाग होणारच की ग दुष्काळ पडल्यासारखं होणारच की,
हम्म.
तर गेल्या वर्षी किती पाऊस होता, बघितलीस ना?
पाऊस म्हणे विचारायला नको? अगं तुला सांगते आता म्हणजे काहीतरी ही ती म्हण आहे, वाटतं काहीतरी अस जांभळात. असं सडा पडला. कि पाऊस कमी असतो म्हणेह हम आणि आता तर तुला सांगते. ते मी इतके जांभुळ आहे, आम्ही तक्षुला मी शाळेला सोडायला जाते ना मुलाला. तर एवढा जांभुळ तो सडा असतो ना सगळीकडे त्या जांभळ्यांच्या झाडांच्या खाली विचारायला नको म्हणजे! प्रचंड प्रमाणात जांभळ आहेत, अन् शेवट शेवटचं. येथे जास्त आहे.
होय होय अवघड झालंय बाई सगळं असं महागाई वाढत. काय नाही बघ निवांत. अशी जर महागाई महाग मा मस्त म्हणजे. आज कामावरून आलाय ज झोपतो.
हम् हम महागाई म्हणजे सिलेंडर आठशे रुपये सिलेंडर आज मी नव एक शे पंचेचाळीस लाऊन घेतय मी पंधरा दिवस आधी नंबर लावल्याला. मला कॅश मिळ च न मेसेज कधी आला माहिती का. वियस. दहा तारखेला आणि सिलेंडर माझा आा झालाय म्हणजे.
असं दिसत नाही एकच दिवस अगोदर किंवा त्या दिवशीच मेसेज आला कि लगेच सिलेंडर येतोय.
नाही मध्ये हे गॅसचा प्रॉब्लेम झाला होता, ना सगळीकडं. त्याच्यामुळे गॅस आम्हाला आत्ता आलय बाई.
मी तरो एवढं मला मैत्रिणी मागत होती, माझी बरवा गॅस नाही बाई म्हणलं मी.
मी पण नाही देत ऐन वेळेस नाही तिला तिथं मिळालं तर काय करणार मी.
मला म्हणती तुला अडीच हजार रुपये देते पण मला गॅस दे तू म्हण मी म्हणलं तू अडीच कुठं मी पाच तरी मी तुला गॅस देणार, नाही नको म्हणलं मला तुला देऊन मी काय उपाशी बसू.
माझ्या बाबतीत पण हेच होतंय, माझ्या पण म म्हाग लागतात मैत्रिणीच्या, बहिणीची मेस आहे ना गं मग तिला मेसला लागतातना. सिलेंडर, मला म्हटली मी तुला एका दिव रात्री रिटर्न देते. म्हणून तू सिलेंडर आणून टाक मी लगेज देते म्हणले तुला. नाही दिलं तर काय करते, आणि आता गॅसच खूप हे पुरवठा कमी आहे ना गं.
एक दिवस जेवायला ये, पण गॅस काय मागू
तेवढं आणि मला, मला कस होत माहिती आहे का आणून देणार कोण नाहीये, माझी मला चं जावून आणाव लागल. एक वर्ष एक महिना मला अस झालं. अचानक माझा गॅस गेला. आणि मला मी समजते की माझ्याकडे भरलेला आहे भरलेला आहे. लावलेवर बघते काय तो पण गेला. मग मी पाच वाजता.
टाकी
देतात गं वरपर्यंत पण माझा अचानक गेला. मी माझी समज काय झाली की, माझा भरलेला गॅस ये मी गेले होते कुठ तरी मिरजेला वगै आल्यावर मी अस वाटलं, की मी घेऊन ठेवलाय गेल्यावर. आणि मी घेऊनच ठेवला नव्हता, आणि नंतर र... आस ही वेळ आली कणी, कि तो सिलेंडर मला ऑफिस मध्ये फोन केला. मी म्हंटलं असं असं माझा लहान मुलगा आहे, म्हटलं मला सिलेंडर अर्जंट पहि पाहिेजेल. त्या म्हणल्या तुमच्याकडे दोन होत्या, तर तुम्ही असं का केलं म्हणल्या. नाही लहान मुलगा आहे म्ह म्हटल मी गावाला गेले होते, मला हा भरलेला असं वाटत होत. पण माझ्याकडनं पहिल्यांदाच असं झालंय म्हंटलं, मग म्हंटल्या ठीक आहे तुम्ही एकच शिल्ल क घेऊन जावा, गाडीवर हात टाकला तो आणला. अक्षरशः जिन्यातन माझ्या मैत्रिणींनी वर आणला, माहिती का बावन्न पायऱ्या आहेत आमच्या घराला.
व्हय बाई अवघड होतंय.
हम्म, मग तेथ येन कोण नाही ना. नाहीये नाहीये, जुन्या इमारतीत आहे ना गं
हा हा हा हा तित. पाहिजे बाई एवढं रोज बावन पायऱ्या किती वेळा व्यायाम होत.
अगं चालायला जाण्यापेक्षा बरं आहे ना, लोक कुठून कुठून व्यायाम करायला जातात.
सकाळी फिरायला जातात, हिकडं जातात. हो दुखतात दुखतात, ते काय आता हे आता अजून वर्षभर तर आपण इथं राहणार, वर्षाने आपण दुसरीकडे जायचं चालय आता. कारण, जिथं शाळा तिथं घर घ्यायचं चालंय आमचं आता. हम्म. त्यांच्यामुळे मग एवढं काय, जास्त हे नाही आता काय पाडायचं. पर्याय नाही आणि एरिया, पाऊस नाही ये इथं, अजिबात प्रचंड गरम होतंय आणि संध्या गार वार असतय बघ, दिवसभर गरम वार असतय. हो हो हो परत उन्हाळा आला का, असं वाटायल मला तर तसच वाटतंय ते कुलर बी बांधून ठेवलाय. ते परत काढून ठेवणार ये, मी आता दुपारच्या वेळेत आज आमची घर मालकीन आली होती गं, अ.. दुपारी ते तेच सांगत होती नगरला तर एवढं गरम होतय म्हणती अहिल्या नगरला मल अक्षरश म्हणजे ऊन सकाळी आठ वाजले की नकोच वाटतं म्हणे बाहेर जायला संध्याकाळी साडेसात वाजे एवढं उन्हच्या झाडा वगैरे
विदर्भ मराठवाडा त्या मला ऊन भात असत माझी एक आत््य बहिण आहे ना मला आठवड्यात अय्याना कोण असतं तिकडं आम्ही एकदा सुट्टीला घेतो तिच्या्याकडं एवढं बोलायचं काम नाही असं वाटायला का दव आपण हे का आपला आपला भागच भर वाटत एवढं
हम्म आपल्या इकडं कसं आणि थंड आहे ना ग वातावरण सगळं असं
थंड म्हणजे काय इकडं झाड वगैरे भरपूर असत त्या भागात झाड नाही वासाड बळं असं तरच वाटलत बाईट कुठ आपण राजस्थान म येऊन राहिलं सारख वाट होत एवढं बसाड होत मग काय तर
हम्म तर तिकडचे भागचत श आहेत ग सगळे असे म्हणजे जास्त करून बाकी चहा वगैरे झाला
चहा घेतला आता जरा डोकं वगैरे आता अल्लगलम च हहा करून तिला ह जरा बर वाटा हम्
बाकी सुट्टीला वगैरे कुठे गेलती यंदा
सुट्टी ना माहेरच की गेलेले जरा बहिणी बहिणी बहिणीच्या पोरी मिळून दिस खूप मजा केल भावाची खोरं माझ्या नाती माझी मुलगी सगळेजण मिळून
अ्छा बहिनीला पोरीच आहेत का सगळ्या
नाही बाई एका बहिणीला एक दोन पुरीन एक परग एका बहिणीला एक पुरगी भावाची कुरगीती माझ्या दोन नाती सगळेजून मिळून इकडे जात तिकड जा मजेत मस्त मजेत केला एन्जॉय केवढ्या चारच दिवस चार कुठलं तीन दिवस म्हणलं तर फार झालं पण तेवढच मजा केलीजय हो फिरलं की मस्त आमच्या माहेर जरा दोन तीन ठिकाणी छान छान आहे तिथ फिरून एन्जॉय करून तिकडं तिकडं दिवस कसा जात होता कळत ना दोन तीन दिवस तेवढंचचे पाहिजे की घ वर्षातन तेवढंच काहीतरी तर सारखं सारखं तेस् तेस नक वाटतं मग
बरोबर हा
हम्म होढच तू गेल तस का सुट्टेला कुठं
आ
तू गिल म तिसका फर टेला कोुटा
गेले होते की मी पण माहेरी गेले होते भावाकडे गेले होते कोल्हापूरला बहिणीकडे गेले होते तिच्या्याकडे एक तासभरच बसून आले गडबड झाली ार लगेच दोन दिवसात आले ना का इकड त्यामुळं
केलेस बिचारीला बहिणीकडे एक तास बरच थांबतेसय
अग काय सांगू भावाची पगी हिकडे ल तिकडे ल ऐकत नव्हती त नि दुध
तिला पण घेऊन जायचं मग बहिणीला
हम् वहिनीचा पोरग येणार होत ना ग त्यामु बहिणी यायला तयार नाही कुठेही आणि बहिणीच कस जरा वेगळंच आहे ना
का
म्हणजे ति ति रुटीन म अस का ती कोणाच्या लागत नाही म्हणजे त जे वेगळे
कस कस तूकडे काय तिझ्या जगात
हम् हॅलो हा
त्या जगात बहिणीच्या जगात असं एवढं काय वेगळं असायला
असत आता आपापले ज्याचं त्याच रोटीन वेगळं असतं ना ग शेवटी
हम्म ह
आपण पाहुणे पाहुण्यासारखं जाऊन सगकडे यायचं
ह
दोन दिवस तेवढंच अग माझ्या मुलाची शाळा दहा तारखेला सुरू झाली ना आधी पाच तारखेला सांगितल्यालं मग अचानकच गेलेले म्ह सगळ्यांनाच भेटून आले
ह होय तेवढं पाहिजे ग घाटी भेटी वर्षात नाही एकदा नाही तरर कायम काय
अगर एक ताजबरस होते तिच्या पण तिच्या पण ना नाती आमच्या खूप सुंदर आहेत दोघी त्या अगदी म्हणजे मि्टी बट्टी मारून जायचं नाही थांबवतच जायचं नाही थांबतच असं म्हणजे आजकालच्या जुन्याला असं कोण नसतं जास्त
हम्म हेच काय परवा स्टेटसला ठेवलेली फोटो तेस काय तुझ्या ना ती
कुठल्या ग
गोऱ्या गोऱ्या होत्या बघस तुझ्या मुलाबरोबर ते नाणी कोणतरी होती असता कुठेतरी गेले कोण मुलगी होती फोटो स्टेटस
हो ती भावाची मुलगी त्या दोघीनाहती आणि तो माझा मुलगा होता बरोबर आहे
गोडयत गोडायत ग
हम्म दृष्ट काढायला होत्या आज माझ्या
नाही हययय
चाल झालाय तुला टायमिंग आता मी करेल तुला फोन लगेच
हॅलो हॅलो चालेल म्हंटलं ठेऊ का मग हा हम